हॅलो!
हॅलो! हा बोल ते हा ते तुझ्या सासूचं नाही गं, सगळ्या सासूचं हेच असतं.
अगं मी इंस्टाला रील्स बघतेय ना. त्या सगळ्या रील्स मला वाटतं, आमच्यावरच आहेत की, काय. हो हो हो हो सेम आमच्या घरात तसच आहे सगळं. आमचं जेव्हा काम उरत तेव्हा त्यांचं काम चालू होतं आणि त्यांना वाटतं मग मी करते म्याने बी करावा
हो बरोबर तू दुपारी झोपत वगैरे नाही का
कोण
हो
दुपारी थोड आराम करते ना मग ते ब येऊ ग थोडा वेळ ग असं
हा हा हा.
नाही तर असं चालूच असतं काय ना काय तर.
आणि तुझी जाऊ आहे ती कुठे कामाला जाते की घरीच.
नाही नाही. एकटीच आहे.
अच्छा.
आम्ही दोघी घरीच आहे ग आमच्या आईचं कसंही माहित आहे का कंटिन्यू. कामात राहावं आणि ती बी साफसफाई आणि ती बी खालचीच साफसफाई करायची वरची काय नाही करायची.
वरती माणसं ठेवा साफसफाई करायला आता.
हम्म वर्ग. काय नाही आवरायं वरचं काय आवरायला लागलं की रावेतोग खाली पण आपण ज आवडलं. आणि घर पण साप असतं. मस्त. कधी क असं वाटतं काय बोलले नाहीय बोलली वाटतरी काम सांगत नाही. ह.
हो ना.
असं ठीक आहे मग मी खायचं आवडलं आता ते जेसीबीवाले आलेत कुठे काय आलेत. म्हटलं आता काय बी धिंगाणा घाला मी चालले.
नाहीतर काय कंटाळ येतो ना.
कंटाळा येतो. आणि किती केलं तरी काय ग कमीच आहे यांना समाधान नाही असं करत. ते म्हणूनि असं काही मणत पण नाही नाही करतात किंवा काय.
बरोबर तेवढेच दोन शब्द बोलले की माणसाला बरं वाटतं ना.
नाही काय करता असं म्हण काय. करतात. मग काय माणायचं ह्या इथं सकाळी उशिरा उठतात निवांत झोपतात.
हो.
आमचा स्वयंपाक ते सगळं झाल्यावर उठतात नाहीय त्या नाही जात ते लेकरांची एकही जिमेदारी घेत नाही त्या
हो का अर का
हा मी जर का वर अस ना आणि खली लय म्हज आहे काय सांगू बा तुलाता
म्हणजे कसं आहे माह आहे का सुना लेकर आपले नाही फक्त लेखचे लेकरच आपले का हम्
अरे ब
हम्म म्हणजे कुठे डोक्या लावत का
सगळ्यांचाच प्रॉब्लेम हो
हम् आमच्या पलाच प्रॉब्लेम आहे काय सांग
तर न बोललेलं बरं, आपलं शांत राहिलेलं,
हा मग मी तेच असतं, आपल्या संत्रायाचं काम करायचं. हम्म. बोललं किं शब्दाला शब्द वाढतो.
हो तर काय? बरं सगळे आपल्यालाच बोलतात म. तू फोन लावला असशील, कोण वर्षा?
दिवाळीच्या आधी.
अच्छा हा ह.
तर ते ज मलाता सकाळी मॅसेज केला, मला म्हणली वाटतं मला कॉल कर.
कोन वैशाली का?
हा वैशालीनी मला काहीतरी कॉल, कॉल केलाय, पण त्या कॉलच नही का. मला नाही माहिती.
अच्छा अच्छा. हा ती ट्राय करत असेल तुला लागतय की नाही ते, किंव्हा तुझा. मग परत अजून दहा मिनिट तथे बसणार तू.
बघ, त्यात गॉलरी मध्ये आलत आणि तुम्हाला कस, ऑपवरनत त्यावर इथं पण म्हणजे बलतायेत. ना, मला तसं खाली अजिबात बोलतायत
बरोबरे का? माहितीय मला मी पण होते आधीे येच्यात, काय असतंय ते.
काम हिथ गपा मारत बसते.
हो फोन घेतला की राग येतो, माझी पण कंप्लेंट जायची. अग आपण आता सगळं काम करून झालंय आपलं, तर थोडा वेळ माणूस रिलॅक्स होण्यासाठी, काय करणार आता, मोबाईलच असतो हातात. काय बगत राहिना ते सांगणार काम टाकतात, का म मोबाईल बघत राहतात, मैत्रिणींसोबत गप्पाच काय मारत राहतात, अरे मग काय, दिवसभर यांच्या हातपाय दाबत बसायचे, आता.
हो, आपलं आपलं काम आपण करतो ना टायमात.
हम्म होऊन जातय.
त्यांचं कसं असतं, ते म्हणतील तसंच, आपण बघायचं अस.
जे आहे ते बरंय म्हणायचं.
हो हो हो मग काय? तरी तुला बरंय, आता तिकडं कोण नाही ना, तुम्ही चौघच जण असात.
आता सध्या आहोत, पण आणायचय आग त्यांना, आता त्यांच पण, वय व्हाय लागलं ना, काम होत नाही, हम्म, आजारी वगैरे असतात.
हा हा हा.
तेच त.
हो काय?
हो, माझी सासू खूप चांगली आग.
हम्म, सासू म्हटलं खूप चांगलीये, खूप प्रेमळे.
हम्म.
सासरा थोड कडके, सासूच काही टेन्शनच नाही, हा एकदम साधी सिम्पल काहीच नाही बोलत, चांगलीये, हा. उलट ते जास्त सासू काम करायल आल्यावरती.
हो काय?
आपण, हा बसल ना तरी काय बोलणार नाही, कि हे तुझ काम राहिलं तू करून घ्याचे. ती स्वतः करेन.
हो काय?
शांतये हा.
नाही उलट बरं आहे ना लकी आहेस मग तेवढा ऑफिस
हा
सासऱ्यांचं काय मग ते थोडे ना घरात असतात बाहेरच असतील ना स तसं नाही ग पण केलं पाहिजे सगळ्यांनी असं समजून घेलं पाहिजे एक
हो
गरज सगळ्यांची प्रत्येकालाच असते ना आता मला गरज नाही. हम्
हा हा हा तरी तुला जाऊ आहे ना जोडीला
हो आहे, पण उलट मला तर असं वाटतं एकट असलेलंच बरं
हे असून पण नाही केल्यावर जास्त चिडचिड होते असं होतं.
बरोबर आहे. भेट
मग आप आपण मोठं आहे म्हणून आपल्याच करावं लागतं, मग परत दुसरे पण काय म्हणणार काय झालं मग तू मोठी आहेस ना तूच समज असे
नाही पण बाकी ठिकाणी उलट बारकी सगळीकडे वाकली जाते.
नाही नाही आमच्यात नाही आमच्यात उलट आहे मग खूप ऍटिट्यूड आहे.
हा ना.
हा म्हणजे मी जर का घेतलं समजून तरच आणि एखाद्या वेळी मी नाही समजून घेतलं ना मग काय खरंच नसते. हम्म असंय
आपण शांत आहे म्हणून आपल्याच पाठी आहे सगळ.
शांत नाही मी लग्नाच्या आधी लई कडक होते पण मी आता माझ्या नवऱ्यामुळे सगळी गार झाले.
काय बोलते
हो. अगं मला सगळेजण म्हणतात ते जॉईंट फॅमिलीमध्ये रोहाला नाही का मामा ते सगळे तर त्यांना नाही आश्चर्य वाटत.
हा
कस काय राहते जॉईंट फॅमिलीमध्ये? तर मग म्हटले आव राहते चांगली राहते. बदलले म्हणजे माणूस कस वेळेनुसार बदलत.
हो हो प्रश्नच नाही आणि बदलून घे करावच लागत. आणि जर नाही ऍडजस्ट केला तर मग त्या मायासारखी कंडिशन व्हायची आपली
ती पण होते ना आपल्याला बी त्रास होतो ना मग शेवटी
नाहीतर काय सांभाळून घ्यायला लागत पण सगळ्यांनी ग
कसं वागतंय कसं ना ते आपल्या हातात नाही ना त्याला बदलायच त्यापेक्षा आपण आपणच बदलायच.
हो ना सगळ्यांनीच समजून घ्यावा अस मग काय वाटत नाही एकाने सगळं ऍडजेस्ट
आहे ग मग तस सगळ्यात घेतला समजून तर मश्या कटकटी त्याकडे जातच नसते
नाही होत जॉईट मध्ये असंच होतं ना प्रत प्रत्येकाचे विचार अलग अलग असतात. समज नाही पलीकडे हम्.
समजण्याच्या पलीकड म्हणजे आताच पलीकड असत
आता पूर्वी बघ किती लोक तीस तीस पस्तीस पस्तीस कुटुंब
हो आणि ते राात
हम्म ते पण खरं हम्म मिळून घश म सगला
आता माझ्या पप्पांच्या इकडे पण नाही का मोठीच फॅमिली होती ना ते चौघ जण दोन आत्या.
हम्म.
हम्म.
हो.
पण त्या आपण व्यवस्थित राहत होत्या चौघी जणी त्यांचे पण नाही कधी अशे भांडत नाही काय
तेच ना
हम्म आता नाही अग आता कस माहितीय का? कोणाची कोणाला गरजच नाही राहिली
एकमेकांची बरोबर
हा प्रत्येक जण असं अलिपत राहायला बघते
हो
ह् क्वचितच असे असतात समजून घेणार.
ठेवते हम्म तू हा कॉल झाला की ठेवते मी मग तू तिला हो ह तिला कर ट्राय लागला दोन
हो बघते ना
तिचं नाव वैशाली
इथच बसते वर्षाला बघते म्हणू येईपर्यंत बसते ना कॉल करतग
हम्म परत तो आल्यावर त्याच खाणं पिण टीचरचा फोन आज. आज अकरा वाजेपर्यंत शाळा आहे बघा आता.
आता बारा वाजले मग तो आला ना अजून.
ते गेले ना घेला शाळा खूप लांब आहे अगं आणि ते व फ्री प्रय म्हण. प्री प्रायमरी मध्ये हा एकटाच आहे ना त्यामुळे ते व्ह्यान पण ात कर आता कट.